हॅलो हॅलो काय नाही बसलीये.
हा हॅलो हा बोला आवाज येतोय तुम्हाला?
हो येतोय ना.
हा मॅडम मग ते सिल्याबसच काय म्हणायचंय ह्या वर्षी ते नवीन एन ए पी मुळे लागू झालेले. काही विषय
हा बघु आता पोराचं
हा.
हा.
तुमचं टी वाय चं वर्ष कसं गेलं होतं?
एकदम मस्त गेलं होतं ना.
तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळला मिळालं होतं.
काय नाही.
हम्म तुमचा कोणता विषय स्पेशल होता मॅम. अच्छा त्यात किती सब्जेक्ट होते?
त्यात आठ.
आठ कोणकोणते होते तुम्हाला सांगता येईल का?
हो स्पेशल सहा होते हजार जन्माचे होते.
अच्छा.
हा.
हा त्यातील तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त आवडला होता?
हिस्ट्री.
हिस्ट्रीच होता मॅम पण त्या फिल्ड म्हणजे आपले पुस्तकाचे नाव असता. भारताचा इतिहास हा मला पण वाटलंच होत हाच आवडता असेल.
हा.
हम्म का बर आवडत होता हा विषय तुम्हाला?
भारता बद्दल चांगली माहिती होती.
असं.
हा
हा.
तुमचा स्पेशल कोणता आहे?
आमचा पॉलिटिक्स आहे मॅम. पण आमच्या वेळेस तो एन‌ ए पी लागू झाला आहे ना त्यामुळे सगळे विषय इकड तिकडं झालेलं आहे. म्हणजे अर्धवट शिकवले सिलेबस कट झालाय अर्ध्या विषयांचा.
अस.
हा त्यामुळे पुरेसा अभ्यास होतोय. पण जे चांगले टॉपिक होते ना ते वगळून टाकले.
हा.
हां. तस तर चांगलं आहे. आपल्या स्पर्धा परीक्षा एम पी एस सी, यू पी एस सी. यांच्यासाठी. ह्या वेळेस म्हणजे जे कोण आर्टचे जे स्टुडंट्स हेत त्यांच्या साठी. कॉमर्सचे ने सायन्सचे विषय ओईमध्ये ठेवण्यात आले होते. म्हणजे त्यांना कॉमर्स नाही त सायन्स कोणत्या पण विषयाचा अभ्यास करता येऊ शकतो असं करून.
हा का,
हा, आणि जे सायन्स कॉमर्स ते होते त्यांना आर्ट चे विषय ठेवण्यात आले होते ओईमध्ये.
असं ह ह, कॉलेजला ज्याता का मग तुम्ही रोज कंन्टीनू.
हॅलो,
हॅलो,
हा,
कॉलेजला रोज जाता का?
हो ना मॅम, रोज जातो आम्ही.
आज काय शिकवलं मग सरांनी?
आज आम्हाला सिव्हिल सर्विस ची माहिती दिली सरांनी. जे पॉलिटिक्स चा भाग एक.
चांगलं हे मग
हम्म, नोकरशाही वर्ग हा प्रशासनाचा पाया असतो म्हणे.
हां,
तो जर पक्का नसेल तर, जे प्रशासनने जे धोरण अंमलात आणलंय, ते अंमलात राहणार नाही.
हा,
हा,
बस एवरेस शिकवलं का, दुसरे सब्जेक्ट
दुसरे नाही. पुरेसे लेक्चर दोन, हा एकच लेक्चर झाला होता.
हम्,
तुम्हाला कॉलेज ची आठवण नाही येत का?
येते ना.
हा, मग
हम्म, मग च्या नन्ना
अच्छा.
हा, पण आमचे लेक्चर नाही चालू झाले ना अजून. म्हणून सांगतेय. कॉलेजला जाऊन पण काय?
हम्म,
असं कर.
मग आता तुम्ही कसली तयारी करताय?
तलाठी भरतीची तयारी करायची आहे. पण अजून सुरू नाही केली.
असं
हम्म,
लायब्ररी असेल ना, तुमच्याकडं?
आहे ना.
हा.
हम्म.
तसं तर आता मोबाईल निघालय मग तू मोबाईल मध्ये सगळा अभ्यास क्रम येऊन जातो.
ते तर आहेच.
हा.
हो, पण मग त्याचे करावं लागतं असेल ना?
हम्म, पुस्तक तो जोपर्यंत सापडेल, तोपर्यंत मोबाईल मध्ये होऊन जाईल अभ्यास.
हा ना.
हम्म.
तुमची तब्येत बरी आहे ना?
हो, आम्ही बरंच. तुम्ही?
आम्ही पण.
हा. घरचे, वगैरे.
घरचे पण, बरे आहे की.
हम्म.
ताई, तुमचे घरचे कसे आहे?
आमचे पण, बरेचे.
जेवण वगैरे बनवलं?
हो, झालं.
चांगलं आहे ना, काय बनवलं?
वरण भात, काय बनवू?
चिकन मटण?
नाही, मी नाही खात ना. मग वरण भातच बनवलं.
हा.
आ. कितीक दिवस, घरी राहिले मग तुम्ही?
आ?
कित्येक दिवस, घरी राहिलेत म्हटलं?
काय नाही, दोन एक महिने राहिले.
ओ बापरे!
मग?
इतके जास्त?
हो ना.
हम्म. या वर्षीं ना हा, अन अर्ध्यांचे अकरावी, बारावी, दहावी त्यांचे तर, लवकरच रिझल्ट लागलोय.
हा ना.
एस. वाय. चा पण लागत नव्हता.
हा, एस. वाय. चे अन टी. वाय. चे लेट लागणार.
हा हा.
हम..
ह्या वर्षी ते एम ए चे विषय पण होते एस वाय ला. मग ते इंटर्नशिप करायची होते एस वाय वाल्यांना.
असं..
हा फ्रॉम म्हणजे? ऑन ट्रेनिंग जॉब होत. मग त्यामध्ये ते आपले सर्वे करतातसं करायचं होतं त्यांना.
असं...
हा कोणत्या पण ठिकाणी जे सरकारी ठिकाण तिथं जाऊन, एक महिना काम करायचं होतं.
अस होत का,
हा आणि त्याचा अहवाल सुद्धा भरायचा होता.
हा..
हम्म.. मग त्यामुळे जास्त लेट झालं असं तर वाटतय. एस वायचं हम्म.. हॅलो! !
त्या मग कॉलेज ला जाणार का?
हो जाईल.
हा..
हं.. कॉलेज ला गेल की नवीन नवीन गोष्टी परत शिकायला मिळतात.
ते त आहे.
हम्म सरांचं मोटिवेशन ऐकायला मिळतं परत, परत मोटिवेशन होऊन जायचं, परत होऊन जायचं, परत डीम मोठ होऊन जायच. हा मोटिवे्शन मिळालं ते स्टडी कराव असं वाटतं.
चालतंय
हम्म तेच ना, पण ते, मोटिवेशन एक, दोन दिवस ज असतं ना,
हा ना,
हम्म! !
ह..
आपण स्वतः अभ्यास करायला पाहिजे तेव्हा-
हा ना,
हम्म!
हम्म!..
ठीक हे आहे मॅम चालेल.
हो चालेल.
हो. हो.
हॅलो!
हॅलो! !